हॅलो. हॅलो
प्रॉब्लेम येऊ लागला
येतोय का काय करत होतीस हॅलो आवाज येतोय
नेटवर्कचा प्रॉब्लेम येतोय म्हणलं. हा येतोय
हम नेटवर्क चाललो हे वार चालू झाल ना त्याच्यामुळ आवाज नाय येतोय
हम तेच हॅलो आपलं कस वय राहत ना ग एवढं बोल तू बोल आवाज येतो काय काहीच येना
हा ओके बोलत नाही आणि मग नंतर समजा एकदम बोललं का खरंच डोकं दुखत माझं सुद्धा हाव घरातल काम आवरल आमचं पण
हाव
डोक दुखतंय हम कारण की आपल्याला एवढी बोलायची सवय नाही राहत ना
हा आता काहीच काम नसल तुम्हाला बाहेरचे
हा हा बाहेरचे काही काम नाही आता नाही आता सध्या काही काम नाही आता ते शेतातल होते पण म हे पाऊस चालूल हे
पाऊस चालू आहे ना पाऊस उघडलं चालू होतील
हा शेतात तेच म्हणलं मला शेतातलं हाय ना आता काठकोपर काढायचे त बाकी होते भरपूर पण म आता हे पाऊस चालु हे आता हे पाऊसाला लाऊन जाती का? पाऊस लय आला. पण तो जात होता ना. सगळी सोयाबीनच होती. बाकी दुसरं काही नव्हतं.
हम्म.
हम्म दुसरं हा आणि ते कप बशीन ते घ्यायला येत. पण नाही ना आपल्या शेतात
हो.
हम्म.
एक वर्ष लावली होती. आम्ही कपाशी तर काही नव्हत म्हणजे आलं नव्हतं ते व्यवस्थित.
हम्म.
आपल्याकडे ना त कपाशीच येत नसल गं हे चांगलं येत फक्त, तर सोयाबीन असत. आणि मक्का पण टाकले ते आम्ही मागच्या वर्षी तर व्यवस्थित नव्हते आले.
नाही का.
तुम्हाला सोयाबीनच परवडते. मक्का पण नव्हती आली मागच्या वर्षी. हम्म.
तेच की,
हम्म.
असं बिना कामा धामाचे होय.
बोर नव्हत. काय मग काम चालू असल्यावर काही वाटत नाही.
काही वाटत नाही खरंच
हम्म. काम पाहिजे. तेच काही काही रिकाम असल्यान खरच लय अंग दुखल्यासारखं होतं असं. हातपाय,
तेच है ना. हात पाय दुखून राहिले या पावसाने खरच.
आणि खरंच थंडी नाही ना. आपण म्हणतो फरशिचे घर पण इतके थंडी पडतात मला ह.
माझे पायाची पूर्ण आग होऊन राहिली बाई. असं त्यात पावसाच्या पाण्यान भांडे घासुन. पाय असेच हे झाले चिकले झाले पायला.
पण आपण म्हणतो पण, चिखला चिखलापेक्षा जास्त आपण पाण्यात राहतो. आणि त्याने जास्त चिखल्या होतो.
हो. लयच आग होऊन राहीली त्याच्याने.
हा त्यांन जास्त चिकल्या होत्या.
हम्म.
काय एक वाजला एक वाज
मग काम आहेत नुसत दोन वाजती.
दोन वाजत ते आता. बाकीचं काम आवरुतसर दोन वाजते. बाहेरन जाता. काहीच आराम आण काहीचं कायत्या लगेच पोरं येतात.
कायचं काय काहीतरी काम निघत आराम करायचं असल्यावर.
हा आणि घरी आसल्यावर सारखं काही काम चालूच राहत्यात हे ते.
पडणार होते पण म्हंटल घ्यातच एक -दोन कॉल होतात. दर्शिक भर राहत पडला तिथं नाही तर मगलं बोर होत.
हा लई लय बोर होत म्हणजे दिवसच कटत नाही म आणखी संध्याकाळी ना लगे लईच झोप येत्या, वेगळंच होतं.
संध्याकाळीच झोप येते मला तर मग काही काही
हा मग नाही समजा नाही झाला आराम तर खरंच झोप येते संध्याकाळी. संध्याकाळी पण काम आवरायला जेवनं तेन करायला उशीर होतं ना.
हा
हम्म हा मग नंतर काम आवरतली जीवावर येत.
हा
हम्म
काय म्हनायची?
बास काहीच
एक वाजतो.
हा वाजल्या तुन
हौ